ते.
हॅलो.
हॅलो.
हां बोल.
हा आवाज येतोय.
हा येतोय येतोय.
हा ते एअरप्लेन मोड वर टाकून केलं ना. एअरप्लेन व टाकला न मोबाईल मग चालू केलं मग घेऊन गेलं.
काय झालं?
एरोप्लेन मोडवर टाकला होता म्हटलं मोबाईल.
अच्छा मग चालू झाला का?
हा
अस बरं बोल
काय करताय?
काय नाही, चाललंय आवरायचं काम. काय काय म्हणतोस बाकी? हो आता बसूच आता अजून तुझे काका नाही आले, आले की मग बसते. ते-
बाकी आहे अजून जेवन?
हो जेवण बाकी आहे.
रोजचा टाईम
हो साडे अकरा साडे अकराचा फिक्स टायमिंग असतो.
असय का.
हा
हम्म
बाकी
काय म्हणतो बाकी?
काय नाही कॉलेज चालू आहे आता रोज.
अच्छा कॉलेज मध्ये काय चालय रे?
काय आणि साडे अकरा ला कॉलेज बारा म इथून साडे अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा पर्यंत तयारी करतो. साडे अकरा ला इथून निघतो मग पाहणे दहा पाच मिनिटात तिथे पोहोचून जातो. मग ते मित्र राहता मग थोड्या वेळ टाइमपास करूतो बाराला पिरियड चालू होतो. बारा ते बारा चाळीस पर्यंत एक पिरियड चालतो लगेच चाळीस मिनिटाचा पुढचा. असे तीन पाच पिरयड होतात टोटल.
हम
डब्या मधली सुट्टी साडे तीन आणि नंतर दोन.
अच्छा
मग तेच एका सब्जेक्टला दोन दोन, तीन तीन सर.
होय एका सब्जेक्ट ला दोन दोन तीन तीन सर असं का रे!
मग केमिस्ट्री केमिस्ट्रीचे तीन पार्ट आहे फिजिकल केमिस्ट्री ऑरगॅनिक इनऑरग्यानीक. फिजिकलला केमिस्ट्रीला वेगळे, इन ऑरगॅनिक वेगळे अ ऑरगॅनिक वेगळे, हाय दिदे बोल ग आ
असं असतं का?
हा लगे मॅथला पण मॅथला पण अजून दोन, तीन सर मराठीला एवढे दोन जण आहे आम्हाला,
मराठी शिकवायला पण दोन शिक्षक लोक आहे.
एक ग्रामर वेगळं आणि एक बुक वेगळं,
अच्छा ग्रामर म्हणजे तुमचं तर व्याकरणच ना हम्म हम्म मग त्या शिकवायला पण वेगळे अच्छा. हम्मं हम्मं
मंग रोज तरं पिरियड सेम राहतं पणं मंग सरं वेगवेगळे बदलतांत.
अच्छा मं आंता असं असं पणं झां- असं झालंय आंता म्हणजे आमच्या वेळेस असं नव्हतं बाबां आमच्या वेळेस एकचं सरं शिकवतं- जे शिकवांयचे मराठी तेचं व्याकरणं शिकवांयचे.
हां मंग आमचं तरं दहावीपर्यंत तेचं होतं पणं मंग आंता एकचं बुंक आहे केमिस्ट्रीचं तरी सुद्धां त्यांच्यामध्ये तीनं पार्ट आहे.
तीनं पार्टी कुंठली कुंठली पार्टी आहेतंत रे.
फिजिकलं इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक, एकां मध्यें मोल राहतं एकां मध्यें पेरवडी टेबलं राहतं.
अच्छा फिजिकलमध्यें कायं कायं आहेेत रे.
फिजिकलंमध्यें मोल राहतं फिजिकलंमध्यें कॉन्सेप्ट थेरी लॉ वगैरें राहतां.
ओके
प्रिन्सिपल वगैरें सगळीं थेरी फिजिकलंमध्यें राहते इनं ऑर्गॅनिक मध्यें. अं कार्बन कंपाऊंड केमिकल रिएक्शन. आणि ऑर्गनिक मं सरं पडेबलं वगैरें सर्व असं राहतं.
हां तुंला कायं आवडतं तरी तीघांपैकिं. कोणतं सरं म्हणजे कोणतें हां.
केमिस्ट्री तनी आवडतं मलां सं मलां फक्तं फिजिक्सं आवडतं.
फिजिक्स आवडतं तुलां. फिजिक्संण फिजिक्संच्या कोणते कोणतेच्यांत फिजिक्स मंग.
त्यांला त्यांना माहिती फिजिक्स एकचं बुंक आहे तरी म शिकवालं तीनं जणं आहे. एक टीचरं पहिला चॅप्टर शिकवते एक टीचरं चौथा आणि एक टीचरं आंठवा.
असं चालूं आहे संध्या बाकी- आमच्यां वेळेसं फिजिक्सं लां पणं एक टीचरं असांयची. हां आणि तीघांचे तीनं. तिघांचे पणं तीनं विषय म्हणजे ठरल्यांसारखं झाले नां मगं. कसां अभ्यास करतं रे मं तुम्हीं कॉलेजे ची पोरं. विशेषचं वाटतं आणि तुमचे ऐक नां ऐक नां आणि तुमचं होमवर्क, समजां तुमच्यां तरं नोटबुंक पाहिजे होमवर्कची मंग ती नोटबुक करांयची. कशी होमवर्क असतांत की नसतांत की कायं बा
होमवर्क देतां पणं मंग आंता आंता बाजूंचा एक दादा आहे नां तो म्हणे होमवर्क वगैरें कांहीं नाहीं म्हणे क्लांस मध्यें जेवढं शिकवतां तेवढं लक्षांत द्यायचं आणि बसं आपलं आपलं करायचं म्हंणे. तिथलां होमवर्क क्लासं कांहीं चं करांयचा नाहीं म्हंणे कांहीं चं चेक करायचं नाहीं म्हंणे ते.
चेक करतं नाहींतं म्हणूंन द्यां करायचं नाहीं असं.
हां मंग ते पणं ते टीचरांनी म्हटलंय फिजिक्सचे आणि केमिस्ट्री बाकी सर्व टीचरं म्हटले आहे की एकां सब्जेक्ट करां आणि त्यांच्यामध्यें तीनं पाठ करां जेवढे तुम्हांला त्यां सब्जेक्टला सरं आहेतं टीचरं आहे तेवढेचं पाठ करां. मंग घडी घडी नोटबुंक आणांयची गरजं नाहीं. एकाचं नोटबुकमध्यें लिहूंन घ्यायचं.
हां लिऊं शकतां असं हम्मं हम्मं हम्मं.
ते गणित चं डोक्यांवरूंन जातं. केमिस्ट्रीचे तीनं पार्ट फिजिक्स चे दोन पार्ट मॅथ चे दोन पार्ट‌.
मॅथ्स चे दोन पांठ हां मांत्र पहिल्यांपासून आहेचं. बीज गणित भूमीती.
हां मंग ते एक एक ते दोन पाठ आहे नां मगं त्यां दोघींना दोन दोन सरं आहेतं.
तर दोघीनां दोन दोन सर आहेत. बाई गं! कसं काय हॅण्डल करता. मग मग आणि काय रे मग गणितच तुमचं एवढं तुम्हाला सगळं लक्षात येतं का रे इंग्लिशमध्ये बोलत असतील ना!
नाही नाही मराठी मीडिय मिडीयम चे बी पोर राहताना बाकीचे. मग आर्ध मराठी आर्ध इंग्लिश
इंग्लिश अच्छा!
हा काय समजय पण चॅप्टरचे नावापेक्षा सरांचे नाव पाठ करायला. आवघडं जातं.
हंहंहहह आ
मग कोणत्या दिवशी कोणते सर‌ येतात. तेच समजत नाही
आता नवीन नवीन हेणारे अजून तुम्ही मग थोडंसं सवय लागली. की बरोबर होईल मग ते लक्षात येईल बरोबर
एवढं चांगलय फिजिक्स फिजिक्स चांगल आहे. पण माझ पहिल्यापासून फिजिक्स आवडतो.
हा ना छान फिजिक्स मध्ये मस्त कर मग छान लक्ष देऊन करत जा
पहिली ते सातवी मॅथ आवडलं. मॅथ मग आ दहावी मध्ये मॅथ बघून जिरून गेली. आणि अकरामध्ये मॅथ वरन विश्वास उठून गेला.
नाही नाही पण मॅथ घ्यायचं. बाळा कारण की सायन्स लोक सायन्सच्या लोकांना मॅथ खूप महत्वाच असत. अकरावीला थोडं हार्ड असतं. पण बारावीला पण चांगलं असतं.
घेतलंय ना मॅथ पण घेतलंय बायो पण घेतलंय.
बायो पण घेतलेले आहे. अच्छा!
काय होत काय नाही.
हा बायोच छान पण वाटतयं! शिकायला भरपूर वनस्पती ठीक झाले हा आणि भरपूर म्हणजे माणसाच्या प्रक्रिया कशा चेंज होतात. काय होतात. त्याच्या व पण सांगितलं जात ना!
ते बघायचं सोपं वाटतं पण त्यांची नाव नाव डोक्यावरन जाता.
नाही ते थोडसं अभ्यास झाला कि जास्त एक दोन वेळा एक दोन वेळा एक्झाम झाल्या की पाठांतर करायचं कि मग ये त लक्षात मग जे लिहिता येत नव्हतं. ते पण ल येत व्यवस्थित शब्द आठवतात. पण आणि नंतर नंतर तर मराठी लिहायला आठवत. नाही उलट इंग्लिशच नाही यायलावं लागत. आपल्याला जास्त
हा आणि ते तर आम्हाला आजून तोंडी सांगतात. ईतक पडपड सांगतात. इथे खा वरती बघयचं खाली लिहाचं.
हो हो आणि अरे मग त्यांना पण त्यांच पोर्शन कम्प्लीट करायचा असतो. ना
हां
त्यांच्याकडे बी तसे त्यांचे काय कामं असतात. त्यांं पोर्शन कंप्लीट झाला पाहिजे. पणचं होमवर्क कंप्लिट झाला चेक करून झालं पाहिजे. प्रॅक्टिकल कम्प्लेंट झालं पाहिजे.
आता चालू होते. ना आमचे पण पुढच्या सोमवारी पासून प्रॅक्टिकल.
प्रॅक्टिकल हा प्रॅक्टिकलची नोंद केली असेल. आता शिक्षकांनी.
प्रॅक्टिकला मजा येते. आता
प्रॅक्टिकल कराला मजा येतेया आणि प्रॅक्टिकल एकदम मनापासून करायचे. केमिस्ट्री ची प्रॅक्टिकल तर खंरच तुला सांगते. मला केमि आडायचं मी केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल लई मनापासून कराचे आणि ते कायम लक्षात पण राहिली. अजून पण लक्षातेत की कधी कधी
हां
आणि फिजिक्सचे प्रॅक्टिकल करायच त्याच्यात म्हणजे तुला आवडतं म्हणून तुला म्हणते फिजिक्स चे प्रॅक्टिकल करायला त्यांचे मोज माप गेल्यावर कसं करतात? काय करतात कितीं अंतरावर काय ठेवायचं किती आंतरावर काय करायचं हे पण व्यवस्थित सांगते. जसं सांगितलं तसं तसं फॉलो करायचं. बरोबर आपलं ऍक्युरेट येतंय की नाही तेच बघायचं.
कॉलेजपेक्षा भारी येत चांगली फिजिक्स क्लासमध्येध्ये शिकवता.
हा ना?
ते ऑनलाईन क्लास लावले ना मी जेई चे
हा. कशाचे क्लासेस लावले तू
जे डब्ल ई चे क्लास लावले ना मी ऑनलाइन. मग त्याच्यामधले ज फिजिक्स आहे मग ती बोर्डच्या हिशोबाने काहीच नाही आहे. बोडकुट मग जचा अभ्यास हो मग ते ह फिजिक्स काहीच वाटत समोर कॉलेज ला मग सोपं वाटते खूप
पण शाळेपेक्षा क्लासेसमध्येध्ये छान घेतात ना
हा ऑनलाईन आहे तरी सुद्धा तरी सर इतके म्हणजे खतरनाक शिकवतात.
हा ना! म्हणजे ऑनलाईन क्लासेस आता तुम्ही थोडे्या दिवसात ते ऑनलाईनच जास्त जमण्यातत जाल मला तर अजून असं वाटतं‌.
ह् हम् नाही मग फी वगैरे पण कमी होते ना
हा फी कमी होते ते तर आहे.
आता माझी सात हजार मध्ये लावली, आणि मित्राने दीड लाख मध्ये लावले ऑफलाईन
बापरे! ऑफलाईन जाणं, करणं एवढा वेळ पण भेटला पाहिजे. एवढं करणार एवढं कस. बरोबर आहे ना आपल्याकडे एवढंच माहीत नाही हे तर आहे. नाही पण ते चांगलं आहे. जाऊ दे, तू करतोय ना, तुला समजतय ना, त्यात जास्त त ते तेच चांगलं करून घे बेटा त्या कारण कसं आपल्याला ह ह.
दोनशे-दोनशे पेजेस नोटबुक दोन चॅप्टर मध्ये संपून गेली.
दोनशे पेजेस नोटबुक दोन चाप्टर मध्ये संपून गेले इतकं लिखाण हो त्यांचे
एक चॅप्टर म्हणजे फक्त मोजून तीन पेजांचा होता जो स्कूलमध्ये शिकवला अस हो आणि इथं ते मला थोडेशी पंचवी पेज लागले. आणि एका चॅप्टर मग पूर्ण अर्तीे नोटबुक लागली.
बापरे! म्हणजे एकच चॅप्टर ला एवढं समज
पहिल्याच चॅप्टरला एकवीस लेक्चर होते दोन दोन तासाचे एकवीस लेक्चर दोन- दोन तासाचे, आणि पूर्ण एक नोटबुक. क्वेश्चन वगैरे सगळे
बापरे! एवढं सगळं पाठ कधी करायचं? एवढं लिहायचं कधी? एवढं सगळं लक्षात ठेवायचं कसं?
बोर्ड वेगळं, ती जेई वेगळी, इलेव्हन्थ वेगळी.
हो त्याचे एक्झाम वेगळे-वेगळे सगळ्यांचे सगळ्यांच्या परीक्षा वेगळ्या-वेगळ्या आहेत.
अजून इकडे कमी मार्क्स आले तर तिकडे वाढला आणि तिकडे वाढले तर इिकडे कमी होऊन जाता मग
हो त्याच्यामुळे सगळीकडें लक्ष देणं गरजेचंच आहे.
हा.
मग कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेव हा बेटा
हा.
हम्म.
तसं काही नाही आमची बी आता कॉलेज म्हणजे चांगली चालते सर वगैरे बी काय चांगलं शिकवतात तसं काही नाही. सर्व स्टाफ वगैरे चांगलाय आमचा म्हणून
हम्म हम्म हम्म.
आता आमच्या पण कॉलेजच सी आर वगैरेच इलेक्शन होईल ना आता
हम्म हम्म हम्म.
ते क्लास रिप्रेझेंटेटिव मॉनिटर
अच्छा.
मग तोच सगळं आता फंक्शन वगैरे काय सगळं तोच अरेंज करतो.
अच्छा.
हम्म.
त्याच्याकडे असतं का सगळं ते अरेंज करणं.
हा वोटिंग करता मंग कोण म्हणजे मुलं मुली उभे राहता ना आमचे मुलं मुली पण असे आहेत दहा लाईनी आहेत पुऱ्या क्लासमध्ये
हम्म हम्म दादा अकरा वाजून पंधरा मिनिटं अकरा मिनिटं म्हणून सतरा मिनिटं झालीत मी कॉल कट करते. अजून तू परत कर कॉल मला किंवा मी करते तुला थांब पाच मिनिट मी करून बघते.
हो थोड्या वेळात करा पण.
हां.
पाच मिनिटांत